हॅलो!
हां ताई येतोय ना आवाज?
हो आवाज येतय एकदम क्लिअर पण येतोय आणि ह
आणण हा हा कसं आता ते पावसामुळ जरा रेंज पण राहत नाही ना.
हा.
त्याच्यामुळं मग थोडं प्रॉब्लेम येतं कधी-कधी.
हम्म. चालेल ना, आपण कि नाही आज? जेवण वगैरे झालं?
हा.
आपण आज ना धार्मिक विषयावर बोलू या.
हो हो चालेल चालेल
कसं आहे ना? जगामध्ये आस्तिक आणि नास्तिक दोन प्रकारचे लोक असतात. म्हणजे कोणी देवाला मानत तर कोणी देवाला मानत नाही. पण मग? आपण जर धर्म बघतो तर आपण, मला असं वाटतं की धार्मिकता प्रत्येकाच्या अंगात असते कितीही नाही म्हटलं की मी नाही देवाला मानत नाही हे करत शेवटी, तो देवाला मानायला कधीतरी चालूच करतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'देऊळबंद' ज्याच्यामध्ये राघव शास्त्री देवाला मानतच नव्हता.
कसलाच मानत नव्हता शेवटपर्यंत, किती त्याला संकट आली. काही, काही झालं. पण शेवटी त्याला मानाव च लागलं ना देवाचं अस्तित्व. हा हा.
तो पण धार्मिक झाला आणि देऊळबंद टू मध्ये ही तो शेवट टला जेव्हा आला होता ते दाखवलं. त्याच्यामध्ये ते छान होत की, तुम्ही एकदा येऊन तर बघा. किती कनेक्ट आहे तुमच्याशी वगैरे छान होतं ते सगळं बघायला पण आणि थोडं नाही का असंच पाहिजे पण की, त्याच्यामध्ये रस निर्माण झाला पाहिजे की पुढे काही असेल, आता देऊळबंद तीन मध्ये? देऊळबंद तीन बघायला लोक का जातील माहितीय का? त्याचं कारण फक्त 'राघव शास्त्री'.
हो हो हो बरोबर आहे, कारण त्याच्यावरच पूर्ण आहे ना तो धार्मिकतेवरच, कसा तो प्रत्येक गोष्टीला नाकारतो म्हणजे जिथल्या तिथ तिरस कार करतो आईचा वगैरे म्हणजे ते सगळंच म्हणजे बघण्यासारखंच आहे ना?
हम्म.
तर धार्मिकतेला जर अ म्हणजे? जागृती झाली त्याच्यामध्ये, तर कसं प्रार्थना स्थळ म्हणजे काय असतं? धार्मिक स्थळ म्हणजेच काय असत? त्यांच्यामध्ये देवा बद्दलची आस्था निर्माण होते. मग ते प्रारथ ना स्थळ निर्माण होतात की जिथं लोक आपल्या धर्माची उपासना करू शकतात. ध्यानधारणा वगैरे अध्यात्म त्यासाठी मग सगळे लोक एकत्र येतात.
म्हणजे जे सायन्स शिकवू शकत नाही ना? ते अध्यात्म शिकवून जात.
अध्यात्म शिकवतं हो ना, शेवटी श्रद्धा महत्त्वाची ना? लोकांची श्रद्धा एक ह, ते तर शांततेच प्रतीक आहे ना! श्रद्धा असेल तरच च अ माणूस अ म्हणजे चांगल्या गोष्टीकड पण वळू शकतो. सायन्स किती जरी पुढं गेलं, किती जरी प्रगत झालं तरी शेवटी त्याला देवाच अस्तित्व मान्यच करावं लागत.
मान्यच करावं लागतं बरोबर आहे, आणि कसं आहे ना? ठीक आता हे बघा, म्हणजे आज तो देऊळबंद टू जेव्हा आला तेव्हा लो कांना कळलं म्हणजे माझ्या मते की किती तरी शंभर कोटीचा बिझनेस केला त्यांनी म्हणजे किती लोकस्वामींना मानतात. की ती आसत स्वामींचं महत्त्व
आजकाल तर सगळीकड कु -कुठ पण गेलं तरी स्वामींचच आहे. म्हणजे प्रा- पारायण आहे. कुठ जायच आज अक्कलकोटला जायचं. स्वामींच्या हे जायचं आणि नाशिक ला वगैरे तर मोठ गुरुपीठच आहे ना.
हा. आणि इकडे आमच्याकडे दिंडोरीला म आहे ते. स्वामींचं मठ केंद्र चांगलं मोठ
हो दिंडोरीला पण जास्त येतात ना लोक.
बापरे दिंडोरीचा विषय दिंडोरीला खूप म्हणजे खूप अ स्वामी समर्थ केंद्रात खूप जास्त गर्दी ही गुरुवारी आणि रविवारी होते. पहिले ना छान पालखी सोहळा व्हायचा. गुरुवारी पण आणि रविवारी पण जो की आता बंद केेलाय. कस राहत ना शेवटी- शेवटी घरातले वाद
आता बंद वगैरे केलेला नाही मला माहिती पण आहे असं आणि आपल्या हे जे गावोगावी केंद्र चालतात ना ते सगळे दिंडोरी प्रणितच आहेत ना आपले स्वामी समर्थ.
दिंडोरी प्रणीत आहे ओ पण कसं असतं ना कि आता ते चौघं भाऊ आहे. दादा मोर दादासाहेब मोरेंची तीन, चार, मुलं आहेत. मंग ते त्यांच त्यांच पहिले कसं की बघा पूजा झाली गुरुपौर्णिमा असूद्या किंवा काही असू द्या फक्त अण्णा साहेब बसायचे. आ आता अण्णा साहेब नाही बसत आता म सगळे जण बसतात. चौघ ही भाऊ.
सगळे हो मग ते वरवर थोडस हेच होतं ना.
हा, हम् पण मला आहे ना म्हणजे माझं ना स्पष्ट मत सांगते. ह म हे वैयक्तिक माझ मत आहे. याला काही कोणाचं आहे नाही. कसं आहे ना तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाताना, तर तुम्ही स्वामींना मानाव च स्वामींच करा, वं ना कि या लोकांना पूजाव.
हा ते तर आहे, ते तर मेन आहे ना.
हा, आता राहील मोरे जे होते. यांनी जगाला शिकवलं, की तुम्ही देवाचं करा. तुम्ही स्वामींच्या चरणी लागा. हे शिक आणि त्यांचेच विचार त्यांच्या मुलांनी घेतलेले, पण असं नाही आता कसं असत ना, शेवटी आपण देवाधर्मा देवांमध्ये म्हटलं म्हणायला गेलं तर कसं राहत ना, कृष्णानी आपल्याला शिकवलं. प्रेम करणं आणि अ पार्वती माता आणि श आपल्याला शिकवलं एकनिष्ठ राहान.
हो....
पण मग इथं कसं आहे, हे लोकं आहे ना मानव च आहे बरोबर की नाही आपल्यासारखी माणसंच आहेत ते त्यांच- त्यांच त्यांच्या मध्येच पटत नाही आणि ते पण लोकांना शिक
स्वामी पाहा नं ह तिथं स्थान नसायला पाहिजे मानवाला ते बरोबर आहे आपण काही कोणाला म्हणजे असं वैयक्तिक बोलत नाहीत.
हा मग म्हणून म मी काय करते, ते मी तुम्हांला खोटं नाही सांगत. मी जर केंद्रात गेली ना, ते ते अण्णा मोरे तिथं बसलेले जरी असले ना मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही मी स्वामींच्या चरणी जाते आणि स्वामींच दर्श
हो कारण ते स्वामींचच कार्य प्रसारित करण्यासाठी ते आहे ना आता गावोगावी जे केंद्र आहे तसं असं कुणाचं वर्चस् व नाही स्वामींच्याच म्हणजे मूर्
नाही जे गाव गावकऱ्यांनी स्थापन केलेले केंद्र आहे ना, तिथं कोणाचं वर्चस्व आहे नाही आणि इथं कसं आहे जे दिंडोरी प्रणित केंद्र वगैरे आहेत ना, जे तुम्हीं म्हणता, तर हे लोकांच कस असतं ना? नाही हो त्यांचे दान पेटी दिंडोरीमध्ये खाली होतात जे की चुकीचं आहे.
हो, हो..
आणि हे माहिती आहे तर ते चुकीचं आहे.
हा ते त्यांना समजलं त्यांना समजलं पाहिजे ना ते.
हूं... तुम्ही धर्म वाचवताय ना धर्म लोकांपर्यंत पोहोचव ताय ना तर मग तुम्ही तसंच तसेच वागा की, घरामध्ये वेगळं ये आणि इकडं वेगळंयं. ते चुकीच आहे.
स्वामींचीच पूजा करा ना तुम्हीं, दुसऱ्यांची कशाला मानवांची कशाला पूजा करता ना? स्वामी इतकं महान आहेत का तुम्हीं?
हा मग हेच म्हणायचं, आता बघितलं का? आता ह्या दादासाहेबांनंतर त्यांचा मुलगा तेव्हा अण्णा मोरे झालं, आता त्यांचा पोरगा आबा. आबा तो आबा पण, आता इकडे- तिकडे जात लोक लगेच आबासाहेब आले ना, आबासाहेब आले. करतात तुम्ही देवाला माना रे...
हो देवाला माना, हो बरोबर आहे.
तुम्हीं स्वामींची
तिकडं तुम्हांले दिंडोरी जवळ आहे म्हणून तुम्हांली जास्त त तिकडचं माहितीय आता गावोगावी गावी असं काहीच नाही फक्त हा हो का अरे बापरे! हा. म्हणून तुम्हांले सगळं तिथलं जवळून माहती आहे ना तुम्हांले. आता आम्हीं इकडून खूप लांब पड तो हा आता आम्हीं असं गेलं तरी दुसऱ्यांची पूजा- अर्चा वगैरे असेल तर काही करत नाही फक्त स्वामीचं आता गुरू पौर्णिमेला पण कार्यक्रम वगैरे असतात ना,
आता मी पण घरी हे बघा माझं केंद्रात मी जात नाही अ माझं तेवढं शक घर थोडंसं लांब आहे आणि हे पाणी पुसायचं मी घराच्या बाहेर लवकर नाही येत ऑफिस मला तर शक्यच नव्हतं पहिले आता घरी आहे काही दिवस तर नाही जात पण मग घरातले घरात स्वामीचरित्र असं एक अध्याय वाच
करायचं हो मंदिरात नाही सारखं जाणं होत आ आमच्या इकडे रविवारी खूप गर्दी असते गुरुवार आणि रविवारी खूप गर्दी असते केंद्रामध्ये
खूप करतात आमच्या इकडं पण जास्त तर आपण स्त्रियाच करतात इकडं पण आमच्यात
आणि किती पण नाही म्हंटलं ना हे बाबा लोकं राहतात ना म्हणजे आ जे हे का होई नाही मोरे का होईना पण चुकाना सगळ्यांकडनं होत त्या सगळ्यांना ते भोगावं लागतं कारण कि तो देव तिथं बसलेला आहे ना तर तो कर्म बघतो
मग ते तर त्यांनी शिकवून देत तात ना ते मग त्यांनी नाही चुकायला पाहिजे ना तसं
तसं होत नाही ना तसं होत नाही ना शेवटी माणूसच थोडंसं पुण्य होणार तर थोडंसं पाप तर तुला करावच लागेल मग तू करतो की नाही मग तुझी परीक्षा घेतलीच जाईल असं देवाचं असतं
स्वामी परीक्षाच घेतात कोण सुटलंय का त्याच्यातून
कोणीच नाही तू सगळीकडून वाच रे पण तू कर्माच्या फेऱ्यातून नाही वाचू शकत
हो बरोबर आहे हम् ते देऊळबंद पण खूप छान आहे तुम्ही म्हणताय तसं म्हणजे त्याच्यातून घेण्यासारखं आहे खूप सारं हा खूप छान आहे ते
आणि ते स्नेहल ती स्नेहल तरडी मॅडमनी सुंदर ऍक्टिंग केली म्हणजे म्ह खरं माझं एक ड्रीम असेल स्वप्न असेल ना तर मी त्या बाईला कधीही भेटली ना तर मी फक्त तर म्हणेन स्वामी इच्छा मागितलेली असेल ना तर फक्त तुम्हाला भेटायची काही माहिती नाही फार सुंदर कला सादर केली खूप सुंदर ॲक्टिंग केलेली होती
मलापण हॅलो हां हा ठीक आहे ठीक आहे